हॅलो नमस्कार.... मज येत आह तुम्ही कशी आहात....
मी पण मजेत आहे मला हा.... ऑनलाइन शॉपिंग आणि ऑफ.... शॉपिंग याच्याविषयी संवाद करायचा आता.... आज्या..... आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन शॉपिंग आणि..... म्हणजे खूप लोकप्रिय झाली आहे पण ऑफलाईन शॉपिंगचे महत्त्वच आजही कायम आहे.... आणि दोघे शॉप ह ऑफलाईन शॉप.... शॉपिंग ऑनलाइन शॉपिंग म्हणजे दोघांच महत्त्व आहे... पण ऑनलाईन शॉपिंगचा सर्वात मोठा फायदा... म्हणजे घर बसल्या मोबाईल किंवा संगणकाचा मध्ये तिने खरेदी करता येत.... म्हणजे आपण... अ चोवीस तास कधीही ऑर्डर देता येतो दुकान बंद होण्याची चिंता पण नसते..... कारण ऑनलाईन वेबसाईट किमतीची तुलना कधी कमी दरात वस्तू मिळू शकतात....
हा आणि तसे म्हणजे सवलत म्हणजे खूप आणि... कॅशबॅक आणि मोफत नंतर डीबीटी नंतर सायरेक... हे फायदे मिळतात आणि पण ऑनलाईन शॉपिंग करताना सावधान राहिणे खूप गरजाचे आहे हे ना...
अगदी बरोबर हो म्हणजे हो फक्त विश्वास वेबसाईट किंवा... त्याचाच वापर करावा ओ टी पी पासवर्ड आणि बँकेची माहिती कोणालाही पण देऊ नये....
हो एकदम खर खर ये... गंदगी ग म्हणजे गंदी... कधी कधी फोटो मध्ये वस्तू चांगली दिस... पण घरी आल्यावर तिची म्हणजे गणवत... तशी नसते हे ना म्हणूनच ग्राहकाचे.... अभिप्रिय रिट रेटिंग आणि रिटे पॉलसिंग म्हणजे तपास... असणे आवश्यक आहे...
हो बरोबर म्हणजे ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपण वस्तू प्रत्यक्ष पाहू शकतो... नाही म्हणजे ऑनलाईनचे फायदे पण आहे तोटे पण आहे आणि आ... ऑनलाईन पाहूया म्हणे शॉपिंगमध्ये ऑनलाईन शॉपिंग.... म आपण वस्तो प्रत्यक्ष पाहू शकतो कपडे घालून ट्राय करू शकतो... दुकानदाराशी बोलून योग्य स सल्ला मिळून आणि कधी कधी चांगली सवलत ही....... श आपल्या वस्तू म काही दोष आला तर आपण लगेच बदलून.... मिळू शकते आपल्याना...
एकदम खरोखर आणि तो आणि
अ काय सांगता रोजचे जो म्हणजे झोट्या खरेदीसाठी ऑफलाईन शॉपिंग चांगली ठरू शकते नंतर तर वेळ वाचण्यासाठी ऑनलाईन व शॉपिंग उपयुक्त आहे
अगदी बरोबर म्हणजे आपण हे ना वस्तूमध्येध्ये काही दोष आल्या तर आपण खरंच वस्तू दुकानावर जाऊन ऑफलाईन शॉपिंग साठी आपण जाऊन प्रवासात म्हणजे ऑफलाईन शॉपिंग साठी बाजारात जाण्यास वेळ आणि प्रवासाचा खर्च होतो आणि गर्दीच्या दिवशी आणि थोडेच कठीणही होते पण त्यामुळे दोन्ही प्रकारचे शॉपिंगचे म्हणजे स्वत फायदे आणि तोटे पण आहेत
आणि रोजच्या छोट्या खरेदीसाठी ऑफलाईन शॉपिंग चांगली ठरू शकते नंतर तर वेळवे वाचवण्यासाठी ऑनलाईन शॉप उपयुक्त आहे ना
बराबर म्हणजे आपण नेहमी समजूतदारपणे या बजेटनुसार आणि सुरक्षित पद्धत तानी खरेदी केली पाहिजे तर आपण योग्य निर्णय घेतला तर पैसा आणि वेळ पण दोघी म्हणजे दोन्ही बचत होईल पण आपण ऑफलाईन शॉपिंग म आपण वस्तू प्रत्यक्ष पाहू शकतो आपल्याना ऑनलाईन शॉपिंग आवडेल का ऑफलान तुमला कोणती आवडेल ऑफलाईन आवडेल का ऑनलाईन
मला ऑफलाईन आवडते आपण ऑफलाईन म्हण आपण फुलाईन आवडते काब की आपण तिथं प्रत्यक्ष पाहू शकतो की वस्तू कसं असत त कस नाही ऑफलाईन मण ऑफलाईन म्हणजे असं असतं की आपल्या वस्तू रिटर्नण करताय ते आपल्या सांगताय पण दुकानाकडे आणि.. हा आणि ऑनलाईन जर मागवतात. तर ऑनलाईनला आपण कसं काय रिटर्न करूया असं असतं
हो. फक्त म्हणजे विश्वासार वेबसाईट म्हणजे ऑ ऑनलाईन मध्ये कस असतं वस्तू जे आपल्या लव.. लागत असेल. तर ऑफलाईन म आपण वस्तू घेऊ शकतो. म्हणजे लगेज शॉप व जाऊन घेऊन येतो. आणि ऑनलाईन मध्ये कसं असतं आप.. पण ऑ ऑन ऑनलाईनमध्ये वेबसाईट पाहतो. लिंक पाहतो मग तिथून आपण ऑर्डर करतो. त्यानंतर आठ दिवसामध्ये अ वस्तू येते मग ते वस्तू घर आल्यावर डिलिव्हरी बॉय आल्यावर, आपण ती वस्तू पाहतो. म्हणजे आट दिवसांमधे डिलेवरी बाय येतो वू द्यायला तर आपण ती वस्तू डोळ्याने पाहतो तर ती वस्तू खराब निघाली. काय निघाली म्हणजे आपल्याला माहिती नसतात. की ती वस्तू खराब येईल का काय येईल का? त्याच्यामध्ये काय होईल? तर आपण आपण घरी आल्यावर पाहू शकतो. तेव्हा पाहतो आपण ऑनलाईन वस्तू तर आपण ती वस्तू पाहिल्यावर. आपल्या अजून रिटर्न पॉलिसीची अ ऍड्रेस टाकावा लागतो. अजून आठ दिवसाने तीन दिवसाने तो डिलिव्ही बॉय म्हणजे आपल्या, असा ला जातो. आपण व कस का घेऊ शकतो. म्हणे आपल्याला अर्जंट वस्तू लागलं तर म्हणजे ऑनलाईनच बरं ना ऑफलाईनच बरं ना किवा आपण ऑफलाईन
ह.. ऑनलाईन शॉपिंगच्या ख म्हणजे म्हणजे. सर्वात मोठा फायदा म्हणजे घरबाहेरच्या मोबाईल किंवा, संगण कावणू घेत म्हणजे खरेदी करता. येते
बराबर आणि ऑफलाईन मध्ये खरंच ऑफलाईन शॉपिंग मध्ये आपण कधी जाऊ शकतो आणि आपण कधी घेऊ शकतो वस्तू आणि ऑफलाईन मध्ये तसं नसतं अ ऑफला ऑन ऑनलाईनमध्ये आपण वस्तू आपल्याना यानां खूप दिवस लागून जातात आणि वा वेळही वाया जातो आणि वस्तू ही बराबर येत नाही
आणि म्हणजे तो घर म्हणजे घर घ घर म्हणजे घर बस बसल्यावर मोबाईल वरून कपडे किराणा औषधे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर अनेक वस्तू सहज मागवता येते आपल्याना
अगदी बरोबर म्हणजे खरंच आपण जर वस्तू अ दुकानावर जाऊन घेतले ना तर आप आपण तिथं डोळ्यानी पण पाहू शकतो. आणि म्हणजे अ वेळही वाया जात नाही. आणि परत आपल्याना म्हणजे
आणि दुकानात जातात. हे लक्षात म्हणजे डोक्यामध्ये राहूदे की वस्तु मागण्यापूवी ग्रह म्हणजे ग्रहंकाची रीविटी रिटींग आणि री पन्स पॉलिसि इथं पाास आवश्यक आहे. ना
अगदी बरोबर खरंच आणि मला तर ख जेव्हा ऑफलाईनच आवडते कारण आपण वस्
आणि ऑफ आणि आणि ऑफलाईन शॉपिंग मध्ये त वस्तू प्रत्यक्ष पाहता पण येते आणि हात लावता पण आणि तपासता पण येते आपल्याना कपडे चप्पल किंवा इतर म्हणजे वस्तू ट्राईन करून म्हणजे योग्य कारण आणि गुत्वत्ता पाहता येते आपल्याना
बराबर म्हणजे ऑनलाईन शॉपिंगचे म्हणजे अ म्हणजे आपण हजारो बँड्स आणि मॉडेल्स एकाच ठिकाणी मिळतात. तंस पण असतं त्याच्यामध्ये आणि सणासुदीच्या काळात किंवा सेलमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे डिस स्काउंट पण मिळतो वस्तू पसंननं पडल्यास ती परत करणे किंवा बदलणे पण असत. घरबसल्या वस्तू पण मागवता येत पण तोटे पण तेवढेच आहे अनेकदा प्रत्यक्ष वस्तू आप आपण आणि फोटोमध्ये फरक असू शकतो मंग आपण
दुकानादा म्हणजे दुकानदाराशी प्रत्यक्ष बोलू बी शकतो माहिती मिळू शक तो आणि काही वेळा चांगळी सवलत बी मिळू शकतो त्यांच्यातून वस त मध्ये काही दोष असल्या तील ह ती लगेज बदलून मिळू शकते हा मोठा फायदा आहे ना ऑफलाईन चा
हा ना म्हणजे ऑफलाईन मध्ये
मात्र बाजारात मात्र बाजारात जाण्यास वेळ प्रस गा चा खर्च आणि गर्दीचा त्रास हं सहन करावा लागतो आपल्याना
बरोबर म्हणजे बनावट वेबसाईट वरून किंवा अनुखोडी लिंक ववरून आपण जर खरेदी केल्यास सायबर फसवणूक पण होऊ शकते वस्तू हाताशी येण्यासाठी काही दिवसाची वाट पण पाहावी लागते. आणि ऑफलाईनमध्ये कसं असतं म्हणजे परिसरातील किराणा दुकाने मॉल्स किंवा लोकल मार्केट मध्ये जाऊन खरेदी करणे म्हजे वस्तू प्रत्यक्ष हदळून कपडाचा पोत किंवा वस्तूचा रंग पाहून खरेदी करता येते. पैसे देऊन अ हा आपण लगेच वस्तू घरी आणता येते दुकानदाराशी बोलणे करून किंमत पण कमी करता येते आणि तोटे पण तेवढेच ये म्हणजे एकाच दुकानावर किंवा मॉलमध्ये सर्व ब्रँड्स मिळणे कठीण पण असते. दुकानामध्ये जाणे अ ट्रॉफिक आणि गर्दीचा सामना करणे यात पण जास्त वेळ लागतो.
हे दोनीं म म्हणजे तो त्यामुळे दोन्ही प्रकारच्या खरेदीचे फायदे आणि मर्यादा आहेत. पण गरज वेळ आणि म्हणजे बजेट यांच्या विचार करून योग्य प- म्हणजे पद्धतीने खरेदी करावी आणि सुशिदा आणि विचारपूर्वीक खरेदी केल्यास वेळ आणि पैशाची बचत होते.
बराबर म्हणजे हो विशिष्ट खरेदी केल्यास आपण वस्तूचे कपडे इलेक टट्रॉनर्स म्हणजे सांगते तर, तुम्हाला ऑनलाईन की ऑफलाईन खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल. कारण, दुकानामध्ये जाऊन आपण खरच प्रत्यक्ष वस्तू घेऊ शकतो. तिथे आपल्याला चांगली संधी पण असते, ऑफलाईन पेक्षा आणि ऑनलाईन पेक्षा
हो. आणि तो ऑफलाईन म्हणजे तो ऑफलाईन मध्ये आपल्यांना की इ ब म्हणजे ऑफ ऑफलाईन मध्ये तो आपल्याना खराब वस्तू येते आपल्याना जे मागवायचे असत ते आपल्याना भेटत नाही. आणि
बराबर खरच आणि ऑफलाईन शॉपिंग मध्ये म्हणजे खरंच आपल्या परिसर मध्ये खूप सारे दुकान असतात. मॉल असतात शॉपिंग असतात. आपण तिथे जाऊन वस्तू खरेदी करू शकतो, मला तर खरच ऑफलाईनच शॉपिंग आवडते, आणि ऑफलाईन शॉपिंग मध्ये करत आपली म्हणजे अ आपण अ प्रत्येक्ष वस्तू खरंच पाहू शकतो, आणि ट्राय पण करू शकतो. तो
आणि सणा सुुदिला ऑनलाईन भरपूर म्हणजे, सवलती खूप आणि कॅशबॅक पण मिळतात, त्यामुळे पैशाची बचत होते पण काही वेळा वस्तू अ उशिरा मिळते, किंवा फोटो सारखी दिसतच नाही त्यामुळे निराश होतो आपण. लोक निराश होतात आणि म्हणूनच ओ म्हणजे ऑर्डर क- करण्यापूर्वी ग्राहकाचे म्हणजे रिटन्स रेटिंग आणि योग्यदायची माहिती म्हणजे माहिती तपासणी पाहिजे है ना.
हो, म्हणजे खूप सारे टॉपिक आहे याच्यावर म्हणजे आपण अ अ म्हणजे ऑफलाईन ऑप ऑनलाईन शॉपिंग त्यामध्ये खूप फरक जाणवला अजून परत नवीन चर्चा करू.
हो, नमस्कार! थँक्यू.